तुम्ही अ को कोणत्या धार्मिक स्थळाला भेट दिलाय?
आम्ही ओय आम्ही गणपतपुळेले कलेश्वर .
हम्म. हा. कोकणात आहे ते काय मार्लेश्वर?
हा तिथं महादेवाचं मंदिर आहे
फिरलाय काय तुम्ही हा हा.
दे गणपत पुुळामध्ये गणपती आहे गणपतीचा मंदिर आहे. गणपतीच्या मंदिराला समुद्र ते. मग आणि काय छान आहे या तुम्ही पण मस्त फिरून या भेट
मग डिनरच कसं करताय तुम्ही जात ताना सोबत न्हेताय काय जेवण?
आम्ही एक टाइमाचं जेवण घेतो, एक टाइम तिथं बाहेर खातो नाहीतर आम्हा का आम्ही नंतर गणपत पुढे फिरून येऊन पावस मध्ये तिथं मटामध्ये खिचडी, भात, लोणचं असा प्रसाद भेटतोय तिथं. प्रसाद घेतोय आम्ही.
बरोबर आणि गणपतीपुळ्याच्या जवळ आणि कुठलीय पर्यटन स्थळ तुम्ही बघून आलात?
म तिथून पुढे आल्यानंतर मालवण आहे तिथं मालवण मध्ये सिंधु दुर्ग किल्ला आहे आम्ही नावमधनं किल्ल हा पाण्यातला ते नावमधून आम्ही बोटीमधून आम्ही किल्ला बघून आलोय.
हा हा.
किल्ल्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये समुद्रामध्ये किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये तिथं आत चा ळीस चाळीस घर राहत्या आहे तिथं. आणि किल्ल्यामध्ये विहिरी आहेत मेन म्हणजे विहिरी आहे. विहिरीमध्ये त्या खारं पाणी नाही गोड पाणी आहे. किल्ला असून समुद्राच्या आत घरे असून तिथं गोड पाणी आहे भावानी मातेचा मंदिर आहे.
हा हा हा हा हा हा बरं बरं. ओके ओके थँक्यू हा माहिती दिल्याबद्दल.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
हा चल चल आत चल
मंदीर मध्ये